आवाज येई ना काय हा मंग बोला चांगलं
कार्याचं गम चांगलं चालूये ना
तियांनी कॉल झालं आपल्याला हो
ह मये का पंधरा कॉल झाले मये अजून म समजा आत ता तुम्हाला पाच केले का मंग वीस होत्या
पंधरा कोणला केले ओ तुम्ही एवढे
कार्या ग्रुपवाल्या
हाव काय
हा बोडकेत आता आमची गी गीता कणं की ओनर होती त्याची
हा हा
कार्या ग्रुपची मंग गावात
त्याच्यामुळ वळखीतल्या कमीच घेतल्या न
अणजी बोडक्यात बोडक्यात भरपूर ये ह मी काय म्हणु राहिले मामी गट शेती गट शेतीच भारी नियोजन केलत म्हणल तुम्ही
हा ना तो पाहिला कालचा व्हिडिओ
अ म बाई व्हिडिओ पाहिला. टेटस पाहिलं. राणी टेटस ठेवीले.
ह मी ठेविले ना हा मी पण टेटस ठेवले होते.
हा का नाही टाक्या स
हा टाक्या स जाय मला दरवर्षी प्रॅक्टिस आह ना. आमचा चौथं वर्ष ये अरुणाताई.
हा तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाइलीना बाई
बाई इतक सोपं नाही आहे गन्ज यॅप भरावी लागते शेतात काय नाही उन्हा तानात हिडावं लागतं. आता माती परीक्षणासाठी पण सगळ्याच माती परीक्षण घ्यावं लागतं.
हा नाही मी घेतलं माती परीक्षण घेतलं सगळ्याच
सगळचं होती ऍप मला एक माणसाचा ग्रुप जॉईन करत होता. ऍप जरा लिंक पाठवल्यावर त्याच्या वर सगळं ऑपशन येते का? आपल्या लोकसनी
नाही नाही लोकसवानी नाहीय
नाही म्हणजे मेंबर, सदस्य निमंत्रक हे ते
निमंत्रक तुम्हाला पहिले दे्याल असेल ना ते ॲप का नायी?
नाही म आता नवीन गट करायचय मॅडम पाठी नाही राहिली?
हा ओ का नाही मग निमंत्रक-निमंत्रक तुम्ही राहा आणि त कोणाला करा त्यांच्यातलं ऐकांदीला न आणि त्या
नाही-नाही आमचे आ आमचे पहिलेच निमंत्रक ठेवले गाईंना चारा पाणी होते
हम्म!
चं निमंत्रक येंदा बी पण माणसाचा गट करत आहे ना तं त्यज्यात. निमंत्रक ठेऊ नये पण मग भरायचं होतं सदस्य मला
सागर आहे ना निमंत्रक होईल न तो सागर? तो निवरोलोक त्याच्यात. त्यो तिथं नव्ह कधी आला?
केला केला होत तिथं तिथं आल्यावर तिथं आल्यावर त्यनं ते केलं नाही नंतर आता घरी आता केला आम्ही
नाही त्याने ऍप तटच खोलली ती पण
बोलली ती ॲप पण मग ते आणि नाही केलंती नंतर घरी आल्यावर केली असतीन माणसं जमउन
म्हणजे त्याला गरजच नाही बाट्या गटाची. हय ना?
किती मिनिटं बोलल्या हुत्या?
काही नाही काही पाच मिनट काही दहा मिनिटाचा होता असं हाय तो कॉल दहाच मिनिटाचा हाय पण एवढा कुठं टाइम हाय.
एवढ मोठं कुठं काय खरं बोलायला आणि दाटा लई संपूतेना.
हा दाटा खप खप खपा खप चालला जातो. आता
मी त्या दिवशी वैशुला बर वैशूला केला पहिला कॉल दहा पंधरा मिनटं बोलले ना दाटच नाही राहिला. त्याच्या डाटा च लई संपत. हा पंधरा एक मिनिटं बोलले आसन. पहिलाच कॉल पाच
आता या या गटामध्ये अ समजून घेत. तुम्ही गट केला मग याच्या तुम्हाला नाही काय
जेमून तेई नाही म्हणे ना.
नाही ती दिसली नाही माही चुलती दिसली नाही त्याच्यामध्ये म्हणलं ताई नाही काण म्हणला.
नाही ग नाही होणे हो ते आता धंदा नाही होत म्हणे बाई पळाच लागत. ना.
हो लई इन लागत.
अंगं काल सुूनीलसर आलेला काकीन काय बारूड लावलं सुनील सरला.
काय?
तर आम्हाला या गटात घेत नाही. आणि ए का योजना आल्याला आम्हाला सांगत नाही. म बई काय क का म्हण आम्हाला अगोदर बोल बेम करते मला तुम्हाला असं सांगा ना नाही घरची जाटा येऊन येत नाही म्हणून काला सांगित बस असं चला म्हण तुमचं कोणत्या गटात नाव नाही. तुमच्या गटाच्या नाव तुमच गट बंद पडील म्हणल.
आन याच कस बोलण्या सर लोकांचे देखत काकी आहेत. पागलचे काय कोण बे काकी हाईत. गट तेला घरची बी नाही म्हणते कुठ हिंडाला बी नाही म्हन- - गटात नाव का बळजबरी घेतात का त्यांचे? हा मला माहिती तीना साधं साडी आणयला गेली तिथं बहु ना कुरकुर केली. काकी बि हायेत बरबळ कीेरपळ डेक्या कणी ह्या बाया मळ्यातल्या.
मग पण मग आहे पण मग काय पाहिल्या गटात बंद पाला मिटिंगला जाऊ येत नाही म्हणून. गटात नाव द्या म्हनले त्या म्हणी मी मिटींगला येणार नाही म्हण मिटिंगला येणार नाही.
आणि मंग मिटिंगला येणार नाहीन गटात कस का नाव घेतलं जाई मिटिंगला हाजर राहणच लागत.
नाही त्या म एक मार्गाटा त्यापण एका मिटींगला येणार नाही त्या तुमच्या काल तर सर आलेतर म्हणले ताई तुम्ही काहुन नाही गटात तर म्हणे बाई आम्हाला गटातचं घेत नाही आणि काही योजना आल्या तर माहितीपण सांगत नाही तेनचं तेनी घेऊन पळाले. म्हणलं काकी सर लोक आम्हालाच बोलते, तुम्ही काय सांगितलं म्हणलं, असं सांगत असत ना माये घरचे येउ देत नाही मला दुसरं कायला दोष ठेवला.